नमस्कार
नमस्कार
अजून काय करत होता तुम्ही आत
मी तर बसलो होतो हवेत मस्त
हो का बाहेरच
हो बाहेरच तुम्ही
मी तर आता घरीचे अ घरातच आहे आपल्या मुलांना ते आता झोप त्यांना आता झोपवलं फक्त असं वाटलं की चला तुमचा संघ बोलूया
हो हो बरो बर काय नाही ते मुलं बाहेर खेळत आहे
हो चांगली करू शकली तुम्ही हो बाहेर खेळ खेळतो पण आम्हाला
चांगला आहे बाहेर खेळताना म्हणजे त्यांना बाहेरची हवा थोडी लागते म्हणजे त्यांना फ्रेश वगैरे फील वाटते. बॉडी विटॅमिन डी वगैरे वाढतात उनामुळे
हो पण मला असं वाटलं की आजकालच जे अ ते लाईफ स्टाईल आहे आणि जे ते आजकालची लोक आहेत ते जा त्यांच्यावर आपण भरोसा नाही करू शकत त्यांच्यावर आपण ते असं वाटत ना की आपण आपले बाळा ते सोडलं बाहेर कि कुणीही काहीही करू शकत कुणा कुणाच्यावर पण भरोसा नाहीये अ किती तर ते न्यूज येत्यात की आज मुल अ मतलब बिल्डिंग एकाच बिल्डिंग मध्ये अगर मुलगा या मुलगी कोई कुणीही एक एक स्टेप पण म्हणजे असं की एक फ्लोर खाली उतर तर हे ना गायब होऊन जातो कुणीही काहीही करतो कुणी चॉकलेट दाखवत या काही काही चीज वस्तू दाखवून ते बाळाला लालच दाखवतो आणि त्याला ना किडनॅप करून घेऊन जात जातात मग त्याच्या त्या गोष्टी मला ना खूप मला असं वाटत ना की मी आपल्या मुलांना तर घरीच ठेवू तुम्ही काही करा तुम्ही इंडोर मध्ये इंडोअर गेम्स खेडा पण तुम्ही बाहेर नाही जायच ते खूप भीती वाटते बाहेर त्याला सोडायला.
हो बाहेरच्या मु खेडताना म्हणजे जे दहा वर्षाचे वरत आहे ज्यांना म्हणजे तेवढी सिवी सेन्सी अशी आहे की हां आता बाहेर खेडायला हवा तर आपल्याला सांभाळून खेळायला हवां की कोणी उचलला ना म्हणजे आपल्याला कोणी किडनॅप नाही केला पाहिजे की काही कोणी पाणी वगैरे रसना वगैरे देऊन म्हणजे ज्यांना थोडं फील लो फील वाटते त्यांना पाणी वगैरे जे कोणी मांगतात त्यांना देऊन त्यांना किडनॅप नाही केला हवा स्पेशली गर्ल्स साठी कारण की गर्ल्स साठी खूप अ कमी हे आहे ना.
आजकाल ची मुलांना अ आज आताच्या मुलांवर ना मला मुलगा असू या मुलगी असू आपण त्यांना ना एकटा सोडू नाही शकत बाहेर कोणता कोणता माणूस कसा आहे आपण ते आपल्याला माहित नसत आणि आपण त्यांना सोडलं बाहेर. ते त्या जे बाहे चे लोक असत ना बाहेरचे ते असे झालेत ना त्याचे ते राक्षस असतात ना कि फक्त मला ना बाळ दिसला पाहिजे न एकटा ते त्याला गायबच करून टाकतात कितीतरी न्यूज येत ना की आज मूल इथून हे मुलगा गायब झाला तिथ इथून ती मुलगी गायब झालीय तर खूप भीती वाटते की आपल्या मुलांना बाहेर सोडायला तर मला असं वाटतं ना की माझी मुलं घरीच बरी आहे मग त्याला मी सांगते की हा तुम्ही हे खेळू शकता तुम्ही ते खेळू शकता तर माझा मुलगा आहे ना त्याचा ना ते कॉन्सन्ट्रेटेड पॉवर होत. ते ना असं एका वस्तूला ते त्याला कॉनसन्ट्रेट करायला त्याला त्याच ते ना ते खूप वाढलंय
हो आणखी जे मुलांचे किडनॅप वगैरे होतात बाहेर पण एक एक गोष्ट हे पण आहे ना की अ बाहेर घरी खेळल्याने कि बाहेर खेळल्याने खूप फरक असतो जस की. की इंडोर गेम तर आहे बघ भरपूर पण बाहेर म्हणजे क्रिक क्रिकेट हॉकी आणखी जे आपल्या फिटनेस वगैरे राहतात जे ज्या बॉडीला आपल्याला फिटनेस विटामिन डी आणखी जे ऊन मिळतात ते घरी नाही मिळू शकत ना.
नाही मिळू शकत ते तर आहे. बरोबर आहे पण काय करायचं नाही काहीच ते ते कि ना हा माझा मुलगा माझी मुलगी काय झालं तर त्याला मी काय करणार म्हणून असं वाटतं ना की ते घरातच बर आहे मग त्याला खूप वेगवेगळे त्यांना मी अ देते त्यांना खेळायसाठी की त्याच्या संग मी मी स्वतः खेळते पण हा हे हाय की त्यांना ते बाहेरची त्यांना ते आपले कसे आपण आपले लहानपणी आपण खेळलेलं होतं की हा आपण हे ग्राउंड मध्ये आपण हे खेळलो ते खेळल पण त्यां हे खेळायला भेटतच नाही कारण की त्यांनी कधी बघितलंच नाही की ते ग्राउंड पण असतो आपले हे काळात ना ग्राउंडच नाहीय सगळ्यांनी ते ग्राउंड अ ग्राउंडचे मॉल बनवले आहेत आणि बिल्डिंग त्यांच्यासाठी ते काहीच ग्राउंडच नाहीय आणि बाहेर गेलं की ती ती मोकळी मोकळी ते चौल असतात एक ते गली असतात मग त्याच्यात कोणता माणूस काय आहे त्यांचा काय विचार चाल त्यांच्या डोक्यात आपण जाणु नाही शकत मग असं वाटत ना की मी एक ना केस बघितल होत. की एक मुलगी होती ती फक्त आपले ना अ आपली मैत्रिणी सोबत खेळत होती एक एक बाई आली ती म्हणली मला ना तू ऍड्रेस सांग मला हे कुठला ऍड्रेस आहे ती मुलगी तिला काय माहिती पण ती गेली त्या तिच्याकड कि हा आ तर मला ऍड्रेस पाहिजे मी तुम्हाला सांगते तिने सांगितलं तिचे तोंडावर रुमाल ठेवलं पता नही काय करल केल तेनी तिला ती वॅन मध्ये टाकूनच तिला घेऊन गेले आणि त्याला तिला खूप लांब घेऊन गेले तर हे ना अशी न्यूज ऐकून ऐकून तर खूप भीती वाटती.
हो तुमच पण बरा तुमच पण ठीक आहे पण आपल्या जस अ दहा वर्षाच्या खालच्या मुलांना तर नको हवाला हवं बार खेळणं पण जे ज्यांना आवड आहे खेळण्याची ज्यांचे मुलं समोर क्रिकेट हॉकी वॉलीबॉल बॉल ह्या सगळं. स्पोर्ट्स मध्ये जायचं आहे त्यांनला तर त्यांना टर्फ मध्ये खेळायला हवं आणखी जे. अ हे राहता आपला स्पोर्ट्स क्लब वगैरे तिथं खेडायला हवं म्हणजे त्यांनी कसा शिक्षण मिळून जात आण की त्यांना समोर खूप त्रास नाही रहात की हा मला हे सगळं शिकायला नाही मिळालं म्हणजे त्याला समोर रिग्रेट नाही मिळा मिळाला मिळायला हवं ना की हां माझ्या माझ्या मम्मी पप्पाना हे नाही केलं ते नाही केलं माझी विश होती की मला इथे जायचं होतं. त मला इथे नेल नाही इथे खेळू नाही दिलं ते खूप रिग्रेट राहून जाते ना मनात
हो बरोबर आहे बरोबर आजचा कालच नाही ना की आपण आपल्या बाळाला एकटा सोडू शकतो अग आपल्याला बाळाला बाहेर घेऊन जायचंय तर मग आईला या बाबाला पप्पाला त्यांच्या संगत जायलाच हवं त्यांना आपण एकट सोडू नाही शकत बाहेर.
हे हे पण खूप खरं आहे कारण की आता लोकांच्या घरून किडनॅप होतात मुलं तर आपल्या मॅप वर जसं समोरून जसं कोणी आला की हां तुमचा मुलगा खूप क्यूट आहे आणखी बाहेर खेळायला नाही बा त्याला तर कोणी गलती न होऊ कारण की त्या त्यांना पण वाटत ना की हा ओडखीचा माणुस असेल तर आपलेच. समोर बेज्जती होऊन जाईन हे काय होऊन जाईन लोक काय म्हणतील तर त्या कारणाने आपण त्यांना देऊन देतो म्हणून आपण आता जसं हरियाणाचे केस आला की म्हणजे आप त्यांच्या माझ्याकडे समोर त्यांना मुलांनी नेला आणखी बाहेर येन त्याला मारून टाक आणखी सगळ कॅमेरा म कॅप्चर सगळं घला तर ते खूप भीती वाटते
लोकांच काय त्यां ना डोक्यात झाय कोणाला काय माहिती नाही सगळ असे वाटतात की सगळे रक्षच झाले त्यांना आपले स्वतःचे कोणकणत असं अस ना आपल्या मुलांना पण नाही सोडत अस त्यांचीडक तर आपल्याला खूप भीती वाटती की आपल्या मुलांना कुठेही बाहेर सोडायला तर असं वाटत आप मु माझ मुलगला नाधी जास्त घरी राह ना त्याला मोबाईलची पण सवय लागली पण तिला त्याला म देत नाही मोबाईल पण कधी कधी ज वाट की हा आता मला काय माझ्याक काय दुसरा उपाय नाहीये मग थोड्या वेळाने त्याला फोन दलाच हवं वाटत मग तो थोडासा गेम खेळतो म मला परत देतो पण हे माझ वाटतं ना की माझा मुलगा माझ्या डोळ्याच्या समोर आहे ते मला बघून मला खूप चांगलं वाटतं मला हे नाही वाटत की हा माझा मुलग मी सोडूच शकत माझा मुलग खाली घे तर त्याच्यास काय होणार मला ते खूप भीती वाटते
हो ते पण खरं आहे आजकालचं मुलांना की त्यांचे मायाबाप त्यांना म्हणजे सोडत नाही कुठे जायला कुठं काय करायला हे पण चांगलं आहे पण तर मुलांची पण काय लायतसर राहते त्यांना पण स्वप्न मग बघायचंतं मोठे मोठे
हो बरोबर आहे
पण अलग अलग स्पोर्ट खेळायचे फ्रेड्स बवायचे न्यू फ्रें्स
हो बरोबर आहे आजकालच्या मुलांना ते माहितच नाहीये की बाहे जे आउटडोर गेम्स असात ते कसे खेळ आता त्याला कबड्डी नाही माहिती त्याला त्याला भॉलबल त्याला वॉलीबॉल नाही माहिती त्याला क्रिकेट जास्त नाही माहिती की ह थों बुत क्रिकेट माहिती कशी बॅटबॉल खेळायची फुटबॉल नाही माहिती कसा खेळत
हो आजकालच्या मुलांना फक्त मोबाईल म गेम्स क मातीित आहे जसं कधी फ्री फायर पबजी कॉल ऑफ ड्युटी तेच
बरोबर हे गेम खूप घा वाईट गेम आहेत हे फ्री फायर आणि पबजी हे सगळे मला खूप राग अल्त हे कुणी बनवलंत हे गेम
हो बनवायला ठीक आहे पण कोणती पण वस्तूचा वापर पर जास्त डोक्याच्या वरज नाही करावा ना की हां थोडं ते खेळावा थोडं बाहेर खेळावा थोडा घरांशी बोलावा थोड फ्रेंडसि बोलावं पण नाही दिवसभर मोबाईल मध्ये लाग आपले राहतात आणि त्यांचे मागा पण तसेच की हां बघू दे घरी बसते गल चांगला आहे बाहेर खेळण्यापेक्षा अरे पण तुम्ही घराच्या बाहेर त्यांना थोडासा न्यायच नाही तर मग बाहेरच्या त्यांनी कस समजेल की ह हा माणस असा राह तो माणस अस राहते
बरोबर आहे आजकालचा ते स तो समाज नाहीय ना की हा आपण आपल्या मुलांना बाहेर एकटा शो सोडू शकतो खूप भीती वाटते मला तर खूपच भीती वाटते की माझी मुलगी सेफ आहे ना बाहेर ती गेली ती खाली मला तर असं वाटत ती गेट बाहेर पण ती गेट वर पण उभी राहिली ना ते त्याच्यात पण मला खूप ते ना असं ते भीती वाटती कि हा मा माझी आता मुलगी कुठे आहे ती कुठे आहे मला असं बस ती माझी डोळ्यासमोरच राहायला पाहिजे इथे एवढी भीती वाटती मला तर
आता काही काही जनरेशन म पुराणे जनरेशन ठीक होते आणि काही गोष्टी म आ आजची जनरेशन ठीक आहे सगळ्यांचे आपले अलग अलग निगेटिव्ह पॉईंट्स आणखी पॉझिटिव्ह पॉइंट्स आहे आपण कोणाला दोष नाही देऊ शकत ना
बर बरोबर आहे
हो चला खूप चांगला वाटत तुमच्यासोबत बोलून
हो मला पण खूप चांगलं वाटलं तुमच्या संघ बोलून
हो धन्यवाद चला बाय
बाय